हॅलो
हॅलो
आवाज येत का हॅलो तुमच कॉल लागत नाही वडत तिकडून हॅलो आवाजते का हॅलो हा म्हटलं तिकडून तुमचा कॉल लागत नाही एवड तर
हो मझ ते एक
अ तुम्हाला टायमिंग हे पडलंय वाटत
एकशे ऐंशी मिनट काय तर पडले ते काढून हा ते काढून पाठवले
हा म्हणजे फक्त माझा येणार तुम्हाला तुम येत नाही तिथे सबमिट के करा ना मग
सबमिट केलंय सगळं खर
आता काय करा आता हा कॉल कट झाल्यावर दहा मिनटांनी मग सबमिट करा तो
हा हा नाही तिथं सबमिट बिमिट काही नाही तिथं क्लिक क्लिक मोर टास्क म्हण आले रिफ्रेश होतो आणि तसा देत
अच्छ पाणी वाढायला लागले बघ नदीला पाऊस मोसालाय
आमच्याकड सगळे वॉटरपस बंद केले तिकड
नदी समोरच बसले ना बघत त्यामुळं पाणी एकदम वाढलं
आमच्या इकडे सगळे वॉटर पार्क
हा ते तर ते काय पाऊसा मूळ हे करणारच.
कायमचं बंद केलं तिथं. परवा, चौघ -पाच च, चारजणी वारले तिथे.
हो बापरे
सगळ बंद कराय फाईन नाही आता पाच हजार रुपये फाई नाही गेल्या
काय खरं नाही मग
ते बी माझी ज असत ते मी जाणार होतो तच्याबरोबर मी जायला नाही त तेडील
अच्छा अच्छा गाग्या म्हणजे मराठ असत ना तुम्ही
हा
हॅलो
हा बोला.
घाडगे म्हणजे मराठीच ना तु्म्ही?
होय ग मराठी. मराठीे, मराठी.
हम् हम्म हम् हम्.
मराठीच.
का तुम्हाला दुसल कुठलं वाटले का?
नाही, नाही कस म्हणजे घाडगे म्हणजे कोष्टीमध्ये पण असतात, परत लिंगायत म्हणून विचारलं आमच म्हणून मराठा मध्येच. येते ना
होय.
हम्म.
मराठी येत आहे.
हो पाऊस खूप मोठा आला.
हो आता काय जात हे दिवस? सकाळ पासून चालूय ते थांबतच नाही.
त अशीपर्यंत थांबयला लाव ना आता मोठा झाला
अवघड. बाहेर जायचं अवघड झालंय. आमचं माझ
ज. कशाला बाहेर जायचं पावसात. आम्ही बाहेर पडले, अडकून बसले.
काम करायला पाहिजे, कि जायला पाहिजे कि, अ चार दिवस झाल्या गाडी भरून थांबली पार्टीवाला. फोन करायलाय, कधी येणार, कधी येणार म्हून
ह
पार्ट्याला शिव्या खयला झाला ये रे बाबा लवकर ये.
तळा हे मराठा मेळाव्याच. . हॅलो हे बाबा कुठे चालला आहात. ह ह बोला की काय म्हणत होता
तेच म्हटल प फोनवर फोन यायला लागले कंपनीवाल्याची, या लवकर गाडी खाली करतो, उद्या सकाळ. उद्या सकाळ पर्यत गाडी द्यायची त्यांना आता.
सांग ह ह कोलकाता म्हणजे इकडं हैदराबाद सळ इकडे येते
दिल्ली
दिल्ली बापरे अ महाराष्ट्र कर्नाटक एवढंच माहित आहे
ते तिकडं सगळे इकडच्या य ते
ह ह फिरायला म्हणजे कस नाशिकला एकदा गेल ते रेल्वे मी गेलते घरच्या सोबत. त्र्यंबकेश्वरला. तेवढच, तेवढाच तो लांबचा प्रवास. आणि बालाजीला गेलतो. हा हो बालाजीला. तिरुपती बाला गेलतो तिला. प्रवास करायला खूप आवडतो जेवढा लांबचा आहे. तेवढा प्रवास आवडतो करायला. तुमचं आपलं बरं आहे. गाड्या आहे म्हनल्यावर फिरायला बी भेडते आणि सगलच गाडी आहे म्हनल्यावर फिरायला बी भेट . सगळं सोपं आहे म्हनल तुमचं आता तेच
हॅल
ना, गाडी मुळ काम पण होतय. खेळायला बन होतय अ वष ह
कुठपर्यंत जाऊन आला तुम्ही ट्रॅव्हलिंग केला
बालाजीला वगैरे जाऊन आली आहे
म्हणजे लास्ट कुठपर्यंत ट्रॅव्हल करायला गेल तर म्हणजे लास्ट
लाष्ट आता पॅ म्हणलावरर गणपतपुळे सिंदुर्ग इकडे गेलते मे महिन्यात गेलते
तुम्हाला खूप आवड वाडत फिरायची
हो भरपूर. दोन तीन महिन्याना तीन तीन चार महिन्याने कठत र पुठत लाग.
आई म्हणजे आहेय.
हा फक्त आपलं बजेट वगैरे. ब पैसे वगैरे असले बन भाऊ घयच करायला असं आहे म्हटलं.
ह हा ह.
हा
मा अ आमचं कधी तररी एकदा
म्हण त म्हाला गाडीच मारायची असते त्यामुळे म्हणणारवर कधतरी नगते तेवढं
हम्
हम्
अ हम्
बाकी जेवण वगैरे करे म
जेवण अजून टाइम आहे चार पाच चार साडेतीीन चार ला
हम्म तुमच जेवंतन दुपारी
हा माला दोन वाजता असते डेडे दोन वाजता आता इथनच काहीतरी खाऊन जायचं बघ खाऊ जात त्या कमी झाणारवर
आता का निवारण तयार कधी पण करा ब ट्रॅव्हंग करायच क मानतो मा
नाही नाही जरा आज घरी नॉनव्हेज पण बनवायचं आहे ना त्यामुळे जरा जावं लागेल लवकर
हा हा हा होय काय
नॉन वेज खाता ना तुम्ही
नाही नाही मी नाही ह वेजि -
आमच्या आमच्या घरी माझ्या भाऊ खातात मी एवढं नाही आवडेने खात माझे भाऊ खातात त्यासाठी त्यांना करावं लागतं
अ हा घरात एकटं असता का तू
नाही नाही दोन भाऊ मम्मी पप्पा मी ह
मग तुमच्या घरात आहे कोणा तुमच्याकडे तम्हा तुमच्याकडे एकटिक आहे ना अॲप
काय का. हो हो हो नाही मम्मीच्या मोबादर पण शाडू गेलेय ना. दो् तिच्या पण मोबाईलवर करत पण त्याच्या मोबाईलला अजून ते फोन. फ्रेंड च आलेला नाहीये. त्याच ते थोडे दिवस तरा थांबावस. हा टास्
नाही कधी चालू केला ते ॲप
ते माझ कस सता आठ महिने झालं त्यानंतर मग. नवीन मधी घेत होते ना त्यानंतर मग फाऊंडेशन वापरायला चालु केल मग.
होय काय हा
तस घर बसल्या कामच बघत होते पण आता इथ जवळच. तिथ महा ई सेवा केंद्र त्यामुळं म तिथच जाते अता इथ जरा तब्येतीचा प्रॉब्लेम वगैरे होत होता सारख का आता जरा ठीक आहे त्यामुळ
चांगल हाय की म तुमची लाईफ मजे मध्ये हाय निवांत हाय
मज्जा आणि काय ज्याची त्याची लाईफ त्याला माहित असते.
आ तर तुम्हाला काय तुम्ही अता निवांत न फिरता फिरता.
तेच सांगते ज्याची तु लाईफ त्यालाच माहित असते कोणतं टेन्शन आहे कोण आता नाही काय आहे. हम्म. जाऊ मग पाऊस आहे तिथं. हो ते आहेच सगळ्यांना नसाड्यांची. ह.
मला खरं अम अम.
काय झालं. काय बोल ना बोला की.
नाही का नाही काय मी काय मग.
काय बोलायच
नाही नाही तुहीच बला
हा. काय नाही
हा हा.
बाकी माम्मी वमेर घराचे तुमचे बरे आहेत का?
हा हायत हायत.
बरा.
तर तई किती दहा सक अरे.
हो चालेल चालेल थँक यू तर तिकडे होते का बघा काल.
बघ बघतो ह अनेक ट्राय अनेक साई ट्राय करतो.
ओ हो -
हां.